हो
हॅलो.
हॅलो. हा बोला ना. काही नाही हो हिला भरवत ते हिला भरवते.
हा.
भरवाय लागली हिला. नाही अजून. ही झोपलीच नाही झोपली की आवरायाला घेते. फक्त पूजा तेवढी केलीय. वट पौर्णिमेला ते जाऊन. इचे बाबा गेले ना मग. त्याच्यानंतर हिला घेऊन नाही. नसत जायला आलं.
हा.
पूजा तेवढं केलं. आता घरातलं राहिले पुरणपोळी ते पण करायच.
बाहेर जाऊन करताय की घरीच.
नाही-नाही बाहेर जाऊन वडाला जाऊन.
हा. हा.
मग जाऊन आलेलं सकाळी. सकाळीस सकाळी म्हणजे सव्वा नऊ पर्यंत आलेलो.
हा. हा.
अ चालं याचं खायचं. प्यायचं. झोपवतलं-झोपवलं हीला पण झोपलीच नाही हो.
होय.
हो.
जेवण वगैरे.
तुमचं काय चाललंय.
काय नाही बघा अजून आवरायचं आहे. म्हणजे अजून पूजा करायला जायची आहे.
हा.
आता मुलगीला जरा खायला काहीतरी द्यायचं आणि मस् मरांच्या जवळ सोडून मग जायचं पूजा करायला.
ओके हा हा.
मस् करायच.
तीर हात.
आता सारबाबांजवळ हो. तना त्या ह.
तुम्ही कॉल दुसऱ्या नंबरवरून केला का ताई की तोच आहे शेवटी दहावाला
हा तेच आहे की शेवटी धावाला
हा हा इथे नंबर नाही दिसत मला नुसता कॉल येतो. हो भू गेली होती भू पूजा घरायला ह.
तुम्हाला रेसिपी वगैरे काय सांगू मग
हो सांग. हम् कशाची अ तुम्हाला? काय तिकडे काय करतात मासवडी ह्या प्रकारसतो तिकडे.
नाहीयव इकड. तुम्हाला चटणीची रेसिपी सांगू का बीटच्या चटणीची किंवा ते तिळाच्या चटणीचे दोन प्रकारच्या येत्या चटण्या.
हो सांगा मग
अं तिळाच्या चटणीच सांगतो पहिला.
हो हो हा.
तर एक पास्ता पाका्या घ्यायच्या. लाल मिरची एक चारपाक घ्यायच्या परत मीठ. तेल घ्यायचं एवढंच लागत साहित्य त्याला मग ते तिल तिळ कोरड भाजून घ्यायचं. खूप असं करपूस नाही करायचं कोरडंच असं भाजून घ्यायचं. परत त्यात लसूण घालायचं आणि मिरची वगैरे घालून. परतून घ्यायचं ते परतून हा परत. तून घेऊन मग त्यात मीठ घालायचं थोडं आणि ते मिक्सरला किंवा वरवंट्यावर वगैरे असं वाटून घ्यायचं ते हा सोपीच आहे.
म्हणजे मिक्सरला लावलं की तेे बारीक होत ना जास्त बारीक चांगलं लागत.
बारीक होतो हो ते जास्त बारीक होतं मग त्याच्यापेक्षा वाट्यावर वाटलेलं कसं चांगलं.
हा असं खरबळीत चांगलं वाटते.
परत बीटची चटणी करायचं म्हणली की एक मध्यम आकाराचं एक बीट घ्यायचं. परत शेंगदाण एक दोन चमचे परत लसूण एक चार पा चार पाक च पा थ घ्याय घ्याय मग बीट खिसून घ्यायच त्याला आणि मग ते वा फून घ्यायचं मी बिटाला वा फोन. घेऊन मग ते सर्व सगळं साहित्य आहे की नाही ते मीठ वगैरे घालून. अ ते पण बारीक करून वाटून घ्यायचं बरवणट्यावर मग त्याच्यात लिंबाचा रस घालायचा आणि मिक्स करायचं.
लिंबाचा रस हा
घालून मग ते मिक्स करून घ्यायचं म भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशासोबत पण मग खाऊ शकतेो नाही काय तडका वगैरे काय नाही द्याय लागत त्याला
हा का ओके करून बघायला पाहिजे असं मग बीटचा कच्चेपणा जाणवत नाही
नाही जाणवत आपण ते वाफून घेणार की.
हां हां काय बाळा काय
वाफवून घेतय त्याच्यामुळे असं कच्चेपणा वगैरे काय जाणववत नाही
ओके ह करून बघते मी एकदा ट्राय करून बघायचं.
अजून काय म्हणता?
काय नाही बघा आज सगळं आवरलंय घरातलं.
हम्म
काय म पूजा तेवढं करायला जायचं
काम आवरायची दीड वर्षाचं आहे ना बाळ
होय दीड वर्षाच आहे बघा
अग खाना पिल्लो आहा नाही आह नाही भूर जायचं आपल्याला भू भू भू भूर जायचं अहो जेवायलाच अशी करते खूप त्रास देते जेवायला हो आणि फक्त फक्त फिरायला पाहिजे तिला बाकी काही नको
हं
कोणी आलं की मागेच लागते डायरेक्ट न्या पडशील ना तसं केल्यावर असं करते! !
आणि झोपायला पण नको तिला ये
होय आज काय माझा उपवास मिस्टरांचं तेवढं एकायचं जेवण वगैरे करायचं होतं जेवण वगैरे सगळं आवरलं.
हा
हा तेवढंच आज काम होतं
एकट माणसाचा स्वयंपाक करायला पण वयताग येतो शेवटी करायला तेवढंच लागत मी पण हिच्या बावालाच दिरडे करून दिले फक्त मुगाचे. ते पटकन होतात आणि इला पण चालतात.
होय होय..
मग म्हटलं हिला पण होईल मग त्यांना पण तेच केलं अस केल त्याच्यामुळे झालं लवकर पण शेवटी आता आवराईला घरातली काम ही झोपली की आवरायला घेते म्हणते हि काही झोपायचं नाव घेत नाही
हं
बस...
झोप कमी आहे वाढत तिला.
अह झोप फार कमी आहे पण ही झोपली नाही, की आपल्यालाही आराम होत नाही कामही होत नाही. अस होत आवरलं पण तच कर सारख प जरा पण गरमी होता येत नाही तिला जेवत नाही त्याच्या आणि अंगावर कमी होत की नाही तर मग तिला ते भूक भागात नाही ह्याचे ने पण आणि जेवत नाही तर त्याच्याने पण भूक भागत नाही... मग एवढं चिडचिड करते खूप.
हं.
झोपाहिलाच नको म्हणते रात्री तर हम्म असं करते ती. आणि फक्त बाबा आले की बाबा सोबत खेळते. माझ्यासोबत मला खूपच दमवते.
हा. हा. मग तुमची पण झोप होत नसेल त्याच्याईन.
झोपच होत नाही. एखादे दिवस झोपते बघा चांगली. ह मला तेव्हा फार खुशी होते. असं सारखं नाही झोपत. आणि तिला जन्मातच झोप नव्हती आओ. तीन महिने तर अजिबात झोपलेली नाही ती.
होय.
आता तर थोडंफार-थोडंफार झोपते.
हा.
फार नाही झोपत. म्हणजे पोरं झोपतात की नाही सात-सात तास झोपतात ना रात्रभर.
होय-होय.
ती नाही तस झोपत.
हा.
असं करते. आणि हिच्यामुळे माझी तर नाही होत. पण तिच्या बाबांना पण झोप मिळत नाही ना. असं होत. आणखी काय मग पुरणपोळी झालेय?
पुरणपळी आता दिवसभर उपवास आहे. त्याच्यामुळे आता तर काही नाही. संध्याकाळीच की. होय एकट्या साठी कुठं करत बसायचं.
हो.
तुमच्या झाल्या वाटत.
नाही हो संध्याकाळीच करणार आहे मी. माझं पण सेम मिस्टर. मग तेव्हा येतील मग ते गार होऊन जातात ना. आणि हिला घेऊन नाही करायला होत. मी फक्त ही झोपली की एक कुकर लावून देणार आहे. नंतर. झालं मग शिजू न राहिल कि मग. करायला कधी पण येते. अस डाळ शिजून राहिली किं मग हळूहळू करता येईल.
हा.
असये.
मग आणि काय? तुम्हाला आपल रेसिपी वगैरे काय काय आणखी काय?
मला कोल्हापुरी खरडा. सांगा मिस्टरांना आवडतो माझ्या. मला येत नाही.
अं मिरच्या-मिरच्या घ्यायच्या. परत लसुण एक-एक गड्डा लसूण सोलून घ्यायचा. परत ते हे काय म्हणतात. कोथंबीर. कच्चा टोमॅटो.
हा.
जिरं थोडं घ्यायचं. आणि ते सगळं भाजून घ्यायचं थोडं तेल घालून की नाही. तव्यात भाजून घ्यायचे ते. भाजून घेऊन त्यातच. मीठ घालायचं.
हा.
मीठ घालून मग ते. मिक्सरला किंवा वाट्यावर वाटून घ्यायच. घ्यायच हम्म सोपं आहे एवढं काय अवघड नाही होय सोपच आहे
फक्त मिरची लसूण आणि
कत् कत्त टमॅटो कोथंबीर ह ह एवढंच आहे सोपच आहे हा सगळं तेल थोडं तेल घालून भाजायचं ते
ओके
हा
करून बघते मी तसं
कररून बघं सोपंच आहे एवढं काय अवघड नाही
हो
हम्
करते करते अससं चालेल मग मी करू का मग आता हो हो करू का लगेच की काय करू ओके हो ठीक आहे हो
एक